तुम्हाला माझा आवाज येतोय का प्रिया
हो हो येत आहे तुमचा आवाज बोला तुम्ही
हम्म तुम्हाला एखादी रेसिपी जाणून घ्यायची का
हा मला मटण अ खिमा कसा बनवायचं किंवा चिकन खिमा कसा बनवायच त्याची रेसिपी जाणून घ्या
हम्म हम्म
किंवा तुम्हाला बोंबिल सुक्क यापैकी काही येत असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकताय
बोंबिलची चटणी येत्या बघा
हा मग जरा सांगा एक नवीन रेसिपी सांगा ती बोंबिलची चटणी कस बनवतेत सांगा
हम्म बोंबलची चटणी करण्यासाठी आधी आपण चांगले बोबिल वगैरे घ्यायचे ते आधी थोडे साफ करून घ्यायचे त्याच्यात तर वगैरे असते कारण मग ती रेती साप करण्यासाठी त्याला जरा असं झाडून घ्यायचं कापड्याना पुसून स्वच्छ आणि चाकूनं खरडून काढायचे जरा ते चाकूने खरडून हम्म जरा वर नॉर्मल खरडायच एकदम घासून नाही खरडची नॉर्मल वरवर खरडून त्याचं पंख वगैरे काय असतात ते निघून जातात
हा बर
हा मग ते कापून झालं नाही नाही बोंबिलला काठे नसतात हम् ते खरडून झालं का त्याच्यानंतर तुम्ही. त्याच्यामध्ये त्याला चांगल्या कढाईत भाजून घ्यायचं.
हा.
बाजून घेतल्यानंतर मग धूम काढायचे ते.
हा भाजल्यावरर धु.
हो हो भाजल्यावर धुवा च दि नाही भाज. आधी भाजून घ्यायची आणि मग धुवायचे.
हा ठीक आहे.
हा ते भाजून धुतल्यानंतर अ. चांगले धुवून घ्यायचे. द पाण्या जास्त वेळ पाण्यात ठेवाय नाही नाही त्या. सगळे पाण्यात निघून जाते.
ठीक आहे एक दोन तीन मिनिटं ठेवायचं.
धुून लगेच काढायचं. हम्म धुवायचं खळखळ चांगलं अस चोळून जरा अस. त्याच्यात रेती वगैरे कुठे अडकलेली असते ती निघून जाते.
बरं.
हम्म. आणि मग ते सगळं झालं का त्याच्यानंतर मग तुम्ही. कांद्या बोंबिल चांगले भाजून घेतलेले असतात आपण‌‌. मग ते चांगले तळून घ्यायचे तेलात कुरकुरीत होच. पर्यंत.
हा काही काही लोक तसे पण खातात ना नुसते तळलेली.
हा नुसते तळलेले पण छान लागतात ते.
हा‌.
नुसत तळलेले पण छान लागत पण तळून त्याची चटणी करण्यासाठी आपण. त्या चांगलं तून घ्या लागत भाजी करायला पण थोडी नॉर्मल भाजूनच घेतो त्याला ते. जास्त कुरकुरीत होईसपर्यंत नाही करत आपण त्याला पण जे्हा आपल्या. करायचे असते तेव्हा ते चांगले कुरकुरीत झाले पाहिजे जेणेकरून ते वाटले गेले. ठेचले गेले पाहिजे मिक्सर मिक्सर पेक्षा ते खलबत. आता मी छान होते त्याची चटणी मुसळ खनिक. खळबत्ता वापरायचा आणि त्याची चटणी छान करून घ्यायची. मग त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही एक. का. चांगले दहा बारा बोंबल मोठे मोठे बघून झाड चांगले बघून ते. धुन चळून घेतले कडक चांगले ते. तल्यानंतर मग त्याच्यात तेलना कडक तळून घ्यायचं चांगलं कडकडीत तेलात. मीडियम गॅस वर करायच आधी तेल कडकडीत तापून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर. तर मडियम गॅस करून ते चांगले लालसर जरा असे होत तळून घ्यायचे.
हम.
आणि मग ते तळून झाल्यानंतर मग थोडं लसून घ्यायचं. लसूण घ्यायचा आणि आपल्या लाल मिरच्या असतात. वाळलेल्या वाळल्या लाल मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायच.
नला वगैरे वापरतो असल्या का.
हो हो तसल्याच लच लाल मिरच्या घ्यायच्या थोड्या लसूण घ्यायच्या चांगला आणि. आणि तो पण तळून घ्यायचा चगला.
हम.
आणि ते सगळं तळून झाल्यानंतर मग त्याचं मिक्सर. अ भाजून घ्यायच्या मिरच्या मिरच्या तळायच्या आणि लसूण तळून घ्यायचा फक्त.
हा ठीक आहे
हा मिरच्या कोरड्या भाजून घ्यायच्या
हा
त्या लवकर ठेसल्या जातात तळल्यानंतर त्यांना मऊ पडतात मग त्या ठेचता येत नाहीत लवकर
बर
त्याच्यामु मिरच्या नुसत्या जरा भाजून घ्यायच्या तव्यावर आणि ते भाजून घेतलं का मग एका खलबत्त्यामध्ये चांगलं त्याच बारीक हे करायच आधी मिरच्याची जरा जाड बारीक करून घेतली का ती बाजूला काढून घ्यायची
हम्
आणि मग थोडा लसूण पण ठेचून घेऊन बाजूला काढून घ्यायचा
हम
आणि मग ते बोंबिल आपले केलेले असतात आपण ते ठेचायचे त्याच्यात चांगले तुकडे तुकडे करून चांगले तून घेतले असतात कुकुरीत त्याच्यात ठेचायचे ते पण थोडे जाड स असले का मग त्याच्यात मीठ थोडंसं प्रमाणात मीठ टाकायचं कारण ते वाळवलेले बोंबेल असतात त्यांना ऑलरेडी थोडं मीठ असते हम् त्याच्यामुळे त्यांना मीठ जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं आणि मिरच्या घालायची थोडीशी चटणी घालायच
हा
आणि लसूण घालायचा आणि चांगले एकदम बारीक कांडून घ्यायच आपल्याला
हा
कांडून झाले का मग छान थोडस तेलात परतून घेतला तरी चालत ते नाही तर परतण्याची आवश्यकता नसते पण मिरची टाकल्यामुं जरा मिरचीचा ठसका जायसाठी थोडासा तेल टाकून ते जर असं पिठ परतून घ्यायचं कढईमध्ये
अच्छा
जास्त कडकडीत नाही थोड्या त्या तेलात तळून मग तेलामध्ये जरा अस परतून घेतला क त्याच छान कुरकुरीत अशी छान अ हे तयार होत चटणी तयार होत्या मग तिथुम्ही भातासोबत किंवा चपाती सोबत छान खाऊ शकता रोटी
आणि तुम्हाला हे येतं का म्हणजे हे करता येत का पापलेट वगैरे ते मार्केटमध्येध्ये भेटतात ना फिश फ्राय
हम्म हम्म
सुरमई वगैरे
हम्म पापलेट फ्राय वगैरे येतात नॉर्मली आपण कुठली बी फिश असली त तळायची असली तर तळून करायचे असले तर त्याची गी पद्धती एकच प्रकारे असते व फक्त कुठल्या कुठल्या याच्यानुसार त्याची पद्धत थोडीशी चेंज होते
हा तर मला जरा फिश फ्राय सांगाल का म्हणजे त्याथ मसाले काय काय असतात ते
ह मसाले काय नाही आपण त्याला कोरडच मसाले लावतो तांदळाच्या पिठमध्ये आप सगळे मसाले ॲड करतो त्यात थोडंसं बेसन पिठ तांदळाचं पिठते दोन चार चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं
त्यात आपण चिकन टिक़ी फ्राय मसाला घेऊ शकतो
हो हो घेऊ शकता की चिकन सिक्टी फाय पण फक्त ती मग जरा लाल र दिसते सिक्स्टी फायव आणि त्याला कलर येतोय
ह
हम्म
पण ती तस परत धरते ना म्हणजे बघा आपण बाहेर खायला गेलो तर त्याची चव वेगळी लागते ना अशी खुरबुरी खुरबुरी लागते ती चिकन सिक्स्टी फाई सारखं मऊ नाही पडत कस न पोहायला
मग थोडस त्याेतं की नाही अंड्याच पांढरं असत ना
हम्म
अंड्याचा पांढरा भाग घालायचा थोडा त्या पिठामध्ये पण मग ते अ हे होतं ना थोडस पातळ ग्रेवी तयार होत्या मग काय करायचं तेअंड्याचा किनाय पांढरा बल् च अधिक अंड फेटून घ्यायचं चांगलं
हम्म
आड आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यात फिश बुडवून घ्यायची.
हा
आणि मग ती ह्या कोरड्या मसाल्यांमध्ये टाकून
हा
अ कोरड्या मसाल्या चांगली वर खालून त्याला लावायचा पूर्ण मसाला आणि मग ती तळून घ्यायची हा मग ते कोरड्या मसाल्यामध्ये तुम्ही काय टाकू शकता तर त्याच्यात तुम्ही ते तांदळाचं पीठ टाकू शकता दोन चमचे एक चमचा बेसन पीक टाकू शकता थोडासा कॉर्नफ्लावर टाकायचा
हा
आणि बेसन टाक
त्याला आपण तेलात फ्राय करायचं का नुसत तेल सोडत राहायचं
नाही नाही नाही तळून घ्यायचे तळून
अच्छा
तळून घ्यायचे चांगल्या तेलामध्ये
हम् मगच त्याला तो क्रिस्पी पणा येतो ना
तळून घ्या एकदमच एकदम डीप पण नाही अर्ध्या टाकून केलं तरी त्या तळल्या जातात फिश कारण मऊ असते ती लगेच शिजते त्याला जास्त वेळ परतावं लागत नाही
बर
हम्
तुम्ही सांगितलेली रेसिपी मी नक्कीच ट्राय करेन आणि बघ. बोंबिलची चटणी आणि
आणि काय सांगितलं होतं, तुम्ही फिश फ्राय. बोंबिल ची चटणी आणि फिश फ्राय हा एवढंच. पण ते म्हणजे, काय काय जो जण काय करतात, त्याला रव्यामध्ये पण बुडवतात. हा रवा लावून, किंवा काय असतं ते?
रवानंतर ना तो नरम पडतो.
हा हा, पण मग बाहेर पडत नाही, नरम तसं
नाही नाही, त्यांचा तो रवा नसतो तांदळाचं पीठ असतं ते. कॉर्नफ्लावर मध्ये मिक्स केलेला.
हां हां मला वाटलं ते रवाच असतं रव्यामुळं म्हणजे, ते चव पण तशीच येते. कशाची?
रवा नसतो ते रव्यात आपण मग ते लगेच केलं लागतंय त्यांनी जास्त वेळ त्यांना ठेवायचं असतयं, म्हणून त्यांनी कॉर्नफ्लावर मध्ये थोड
हां हां हां.
आत्ता समजलं मला, तर तुम्ही सांगितलेली रेसिपी मी नक्की ट्राय करेन. आणि तुम्हाला कळवेन, की मला तुमची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला फोटो पाठवेन. सांगेन नक्की चालेल, थँक यू! तुमचा एवढा मूल्यवान वेळ देण्यासाठी.